हॅलो. हा . काय नाही बाय बसलोय तू काय ठरली?. अ . करलात वहिनी.
अग टीव्हीचा आवाज आलाय तर असं बाहेर येतेस का?.
थांबा जराच आवाज बारीक करतो.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
ह्
हॅलो?
हॅलो?
अग लय आवाज यायलय टीव्ही चा, हॅलो?
थांब हं एक मिनिट थांब हम. ये रिमोट कुट हाय? हॅलो. ह .
हॅलो.
ते म्हण काय . मो ठ आहे हा. हॅलो हा बोल.
हॅलो? काय मालिका बघत बसल्यास काय काय?
नाही नाही असंच बसलोय बाहेर.
मला वाटलं मालिका बघायल्यास काय नाही मी निवांत अस जरास वाऱ्याला बसलोय.
हा जेवलीस का नाही?
हा नाही अजून, जेवायचेय तू जेवलीस?
नाही आजुन जेवणार आता.
मग काय बनवलय जेवायला आज?
काय माहित नाही मला पण ग, वहिनीच केल्यात बघ
तू गेलीच नाहीस होय मग मदत करायला काय?
नाही बाई त्यांनी काय करू देत नाही.
मग तुमची पाहुण तेन गेलीत काय होईत?
हाय उद्या जाणार आहे बघ ती पण आता.
उद्या जाणार
हम. मग तुझा क्लास झाला का नाही ग? नाही बाई गमत आता हं
माझा क्लास झालाय, पण थोडस असं महालक्ष्मी करायची राहिल्या, मग आता माझ कॉलेज चालू झाल्यानंतर मग मला मिळणारच नाही नाही करायला.
हम.
मग आता एक, आठ दिवस होता वेळ पण तवा आमच्या मॅडम जरा गावाला गेलेल्या ग चार पाच दिवस
हं हं.
म आता, काल आल्यात तेनी मग शनिवार रविवारी ये म्हणतात पण माझं शनिवारी कॉलेज असतय, आणि रविवारी एक दिवस वेळ मिळणार, परत सोमवारी कॉलेज असतय, मग काय वेळच मिळत नाही ग
होय.
मग मला कोरचीला जायला लागतय नई, मग कोरचीतन तिथं क्लासला जायचं मग परत संध्याकाळी रिटर्न यायचं म्हणजे होत नाही ग म ते
मग घरी ते न यायला वेळ होणार म त्यापेक्षा राहुदे म्हणलं, परत मला आता एक दोन वर्ष सुट्टी असतील तर मग जायचं
आमच्या पण आत्ता, महालक्ष्मी घ्यायलागलोय बघ करायला
हा तू तू न क्लासला आल्यास काय
म आता विठ्ठल रुक्मिणी करायचे आता आषाढी एकादशी आल्या
हा हा.
मग त्याला जरा अस फॅब्रिक पेंटिंग जरा वापरून करायचं
हा हा हा.
हं आता म्हणजे एकादशीला बायका घेतात ना करून जरा आपणच करायचं शूट वगैरे करायचं. जर भाड्यान मागितलं तर भाड्याना द्यायचं.
मला पण दे करून मग
हम्म दिव्याक
शिकतो आणि मग दे मला पडून मला नाही अजून फॅब्रिक पेंटिंग येत ग.
हा हा आमच पण आता घेणार आहेत.
हम्म.
हम्.
श एक मग शिकल्यानंतर मग मला पण कधीतरी दाखव.
हम्म चालेचा.
नाही तर मग शिकवू मला पण तू
हो म तू पाहि का घलीस.
मी काय आता माझ मोराच अजून काय झालंच नाही अगं मोर करायल त ते चराासो. सामानचं काय मला कळना झाल्या कुठलं काय घालू. पाय नको जरा थांबली मग मॅडमांकडनं फोटो मागितलेलो मगाची त्यांच्या अग ते माझ्याकडें अजून हे नाही ना त्याच आकार पाहिजे मला मोरांचा हे ना झाले काप डावरण बघितलो मी
हम्म.
आणि त्यात माझ्याकडं व्हाईट पेन्सिल नाही आहे ती पण संपल्या.
हम्म.
मग ते आता क्लासमध्ये एक दिवस जाऊन घेऊन यायला पाहिजे मला
हम् ह.
काल कोल्हापूरला जाणार होतो पण दिदी की ज्या क्लासमध्ये गेलती ना त्यामुळे मी काही गेलो नाही दीदीसोबत नाही.
हा हा.
आज आदमापूर ला गेल तो
हम्म.
हम्म.
काय दे आमोशा म्हणून
हो पणता आला भाई आल्यावर झोपलोच मग आम्ही
गर्दी असते म तिथला यान
होले गर्दी होती मी पहिल्यांदाच घालतो ना त्यामुळं.
म झालं काय नाही दर्शन
झालं सोडं दर्शन. पण बाहेरनच घेतली बाहेरन घेतलं तरी पण बाळ मामा घेतली सोड.
हो.
ह म काय नाही होग.
महाप्रसाद पण जेवला का नाही.
होय महाप्रसाद घेतल प्रसाद घेतलो. परतथन हालसिद्नाथांच्या मंदिरला गेलो तीथन नाथ्यांच्या समाधीला गेलो
हम्
आमच्या इथन एक दीड तास लागते बहिण जायला
हा पमच्यातन जवळ आहे ना.
जाऊळ काय काय बई लई याय लागलं. कंबर आणि दुखायलागलं सगळं आता ह
आमच्या आत तिथं गर्दी कसते
व गर्दी होती ती सोडी एवढी पण असं राहिल असं हे वाटलं नाही े ल अस काही हे वाटलं नाही अ तुळजापूरमध्येध्ये वगैरे ते यात्रा आपल्याला असतात तेवढी काही नव्हती फोर
हा
पण नॉर्मली म्हणजे एवढी होती अशी
हा
पहाटे काच आवडत ते गर्दी जास्त म्हणजे आमच्या लागल्यावर आदल्या दिवशी काहीतरी येतात वाढते तिथं
ह हा
त्यामुळे तिथ जास्त्या गर्दीले आहे
हम्म हम मी काय अजून गेलो नाही बाई तिथं
मी पण कधी गेलो नव्हतो मग काल जरा म्हणजे काल आम्ही रामलिंगला जायच असं प्लॅनिंग चालू होत पण अचानक कळालं की जायचं नाही म माझी बहीण आमच्या काकीसोबत जाते ना
हम्
मग तिला सांगित दादा म्हणला आपण तिघं जण जाऊया तू जाऊ नको तुझ्यासोबत मग राहूदे म्हणलं आणि मी इकड गेलो आम्ही नाहीतर रामलिंगच जर प्लॅनिंग झालं असत तर मग तिकडून जायचं ठरवलेलं रामलिंगला
हम हम
तुमच्या घरात काय कुत्रा आहे काय
हा काय नाही
तुमच्या घरात काय कुत्रा आहे काय म्हणलं
नाही बाई बाहेर उभारलोय ब
हा हा हा
मग बाहेर कुत्रीे वगैरे भुक लागला घरातल्याला सगळ्यांचा दंगा चालूय
होय तुमच्या घरात मग पण ऐकू आलंय माणसांचा आवाज कुत्र्यांचा बाहेरन आवाज यायलाय न आणि काय
आणि काय नाही बवान चाल
मग आता रिटर्न कधी जाणार आहेस
अजून दोन दिवसान
दोन दिवसांनी जाणारच आहे म्हणजे तुमचे काव उद्या जाणार तू परवा दिवशी जाणार मग करमणार काय तिला आता
ह सन ब
नाही करम लटर मग या आमच्या इकड सुट्टीला
हम्म ये तु
तुझा आवाज जरा अडकायला आहे ग घरातला आवाज यायला
अग मी आणि रेंज मध्येच थांबल
घरातला आवाज यायलाय बाारक्यांचा आणि कोणत मोठ बोलतेला
हो तुझशी वळ कशी कातात
एवढ्या मोठ्या ना बोलतात तुमच्या घरी स जण
अगं मी बाहेर आहे मग आज बाहेर चालू आहे माझं कुठं जाऊ सांग
हम्म आ तू देचीे
हम्म
अ जेवणार
हा काय जेवढच प नाही
नाही अजून जेवायचंय तू कधी जेवणार म्हणलं
मी अजून आमच्यात लेट असते र
कितीला लेट म्हणजे
साडे दहा अकरा साडे अकरा
हा खूपच लेट आहे ग
तम कधी जा आहे
मी आता जेवणार पप्पा आलीत की मग जेवणार अजून आमच पप्पा पप्पा यायचेत घरला
हम्म
त्यापाकार का नत गल्यायच
हां
माल्यावर जेवणार आ्ही
हा हा
काल तर बारा वाज साडेबाराला जेवलो बाई आम्ही
हा हा वेळ होतय हेळला का
सगळी जेवलेली आहेत पण पप्पा आल पण अजून थांबलेली म ममी जरा वेळ झाला
हा हा
चालते मग हो प्यऊ काय म्हणलं
हा हा चालते तेे